हा येतोय आवाज?
हा येतय लागतोय फोन आता.
आता लागलं बघ.
असं आहे प पहिल्यांद लागला का असं म्हणते. अरे वा वा वा मग चांगली सुरुवात झाली मग सकाळची.
हा तेच ना.
हं मग काय म्हणतेय. आवरले काम.
हा आवरतेय ग. मी म्हटलं तू पण गडबडीत जाशील म्हणून म्हटलं निवणंतच करावं. पण मग नंतर म्हटलं पर हिला जायचंय दहा वाजता. म्हटली ना तुला जायचं
हा हा हा हं.
म्हणून मग म्हटलं.
एखादा कॉल कराव
हं
मी पण म्हटलं जाऊ दे बोलूया परत मला संध्याकाळी पाहता किती वेळ होतोय किती नाही ऐक ना मी गावाला गेले ना जर का तिकडे रेंज असेल ना मग टाईम भेट ला तर लावल मी तुमला तिकडून.
एकदा तिथे गेल्यावर टाईम भेटलच ना मला मग तिथून जर का लागला तर लावाल म दू पारी
हा हा चालेल तस आधी मला कॉल कर.
हो हो कॉल करेल ना मग कार्य ऍप वर ये.
कारण मी कुठं आसल बाहेर वैगरे तर
जाणार आहेत का बाहेर कुठं?
आता गावावरून आले. नाही ते आवरावरी काम चालू आहेत. जरा बाहेरची पण, ऍडमिशनच, डॉक्युमेंटच एखादं अर्ध काम बाहेर करावं लागतंय ना.
हा हा ह म म मुलं कितवीला आहेत आता दोघं पण?
अग मोठा स सेकंड इयर इंजिनीयरिंग बला
असंय का, ऍडमिशन कुठंय?
त्याचं इथंच आहे करवेनगरला आमच्या इथ जवळच आहे. अ सात, आठ किलोमीटर आहे. हम्म बारका पण अकरावी जात सायन्सला ना मे डॉलीच्या मुला सारखंच घेत ते त्याला कॉलेज
असंय का?
हं. म त्याच इंटिग्रेट कडे आहे पण आता कॉलेज अजून सुरू नाही झाल तर आता तेच ऍडमिशनची प्रोसेस ऑनलाईन झालंय आता ऑफलाईन करायची आहे ना.
हा हा. बारका कितवीला आहे म्हणली?
अकरावी आता सायन्स
हा.
हम्म. त्याचे क्लास चालूय आग तो, गेलाय आता. क्लासला, दोघं पण गेलं त्याचे पप्पा आणि ते मग मी फ्री होते, पाव ला फ्री होत असती.
असय आणि टिफिन घेऊन जातात का सगळे?
काय?
टिफिन घेऊन जातात का सगळे?
हा टिफिन द्यावा लागतो, ना म्हणूनच म्हटलं सकाळी गडबडा असते. आता काम आवरायचंय अजून माझ कपडे, भांडी राहिलेलेत पण म्हटलं तर एक कॉल करून घेऊ
हा हा हा.
अगं गावावरून आलीये ना आता थोडस ज्यादा कामं वाढलेत.
हो ते आहे गावाला गेलं घर बंद राहिलं आपण नसल की राडाच होतो.
म महिनाभर नव्हते ग मी. राडा, म्हणजे तस हे करत होते स्वतःच्या हाताने जेवण वगैरे पण, आता आपली साफसफाईत त्यांच्या साफसफाईत
फरक पडणारच ना हो परत कपडे ते साठले असतील आता दोघां
कपडे धुतात ते त्यांचं ते पण असे कधीतरी वापरायचे कपडे राहिले होते थोडेसे तेच धुत होते. आणि नेमका आता पाण्याचा पण प्रॉब्लेम झालाय ना ग दिवसाड पाणी आम्हाला सोडतायत आता खडक वासलेला पाणीच नाहिए आता
बापरे! हो काय?
हा आता पाणी प्रश्न चालू झाले की आता दिवसाड पाणी पुरवठा होणार आता काल पाणीच नाही आलेलं, आज आता दिवसभर पाणी नाही रात्री जेव्हा नळांना पाणी येईल खाली त्याच्यानंतर टाक्या भरतील तेव्हा मला पाणी येणार.
बापरे! मग तवरचं आता काय करणार?
मग ते दोन दिवसाचा स्टॉक करून ठेवलेलं आहे. टाके बसवलेले बाथरूम मध्ये खाली टाकी आहे किचन, मध्ये एक टाकी ठेवली आहे शंभर लिटरची
असंय का पाऊस नाही पडला तर पाण्याचा आ अवघडय बाबा
अवघडय आग तेच ना?
मण पावसाचा अजून काहीचं नाही कुठंच नाही असं पडलाय म्हणून
सनाहीय सगळीकडच प्रॉब्लेम आहे अगं पाण्याच
हो अ पाऊस नाही पडलाय पाण्याचा प्रॉब्लेम नाटात
तुमच्या इकडं आहे का बीडला तर खूप प्रॉब्लेम आहे ग पाण्याचा
हो आहे पण ज्यांनी ज्यांनी बोर घेतले त्यांना नाही का?
हो का?
हम्म आमची पण बोर आहे आहे पाणी आम्हाला जञानचे बोर. चांगली आगं मध दुष्काळ नाही का पाण्याचा प्रॉब्लेम होता. आता तेव्हा पण नव्हते आठली. म्हणजे बरं आहे तेवढं तरी प आता काय माहिती पाऊस नाही पडला बोर आटायला किती लागते?
न हो ह. अग आम्हाला पण कधीच प्रॉब्लेम नव्हता दहा बारा वर्ष पूर्वी
कारण पुण्याला ससा पाण्याचा नाहीच ना प्रॉब्लेम.
अगं कसलं काय आता इथं दोन दोन मिनट प्रत्येक घरोघरी बोर आहे ना इथं.
हा हा हा हा.
अ काय पावला पावलावर बोरेत. इथला बरं झाला का लगे पुढं घर आलं की बोर त्याच्या पुढचं घर बोर मग किती बोरलं तरी पा आता सगळ. करत झालेलं आहे ना.
हा बरोबर आहे.
पाणी जिरायला तर आतमध्ये जागा पाहिजे. बोर ला पाणी येईल जमिनीत
आणि काय ग, पुण्याला बांधकाम तर किती आहे. न्यू कन्स्ट्रक्शन तर किती आहेत त्याला तर किती पाणी लागत असणार.
हा. आता खूप आग काय ते,
आम्ही गेलतो ना त्या एरिया मध्ये, बापरे इतके आहेत. ना सगळ्या, न्यू बिल्डिंगच होत्या बाई. मग त्याला पाणी ते किती लागत असं, असं आहे का.
आता ते कसं, बाधंकाम सुर केल बग, डायरेक्टू आणून उभे करायच तसं पण बांधकाम
हो.. हो.. तसच आहे, नाही एक त्यात मी म्हणजे तसे आता सिमेंटची नाही का तिथं आत आपल्या ह्या, मातीच्या दोन विटा लाग तिथे तर सिमेंटची एकच वीट लागते. ते पण पाहिले होते आणि आत्ता तर मी पुण्याला बघितलं ना त्यात जसा स्लॅप टाकतो ना तस तेरे ओतून त्या भिंती तयार. करत होते. त्या भिंती दिदी म्हणत होती. बाई नवीनच निघालय म्हंटली, आणि जर का भु भूकंप वगैरे आला ना. तर म्हणजे, त्या भिंती पडत नाही वाटत थोड्या क्रॉस होतील. पण पडणार नाही असं काहीतरी वाटतं.
आग आता काय, डेव्हलप होत चालय ना कन्स्ट्रक्शन लाईन.
हो ना नवी नवीन नवीन आता जुनं काही बघायलाच भेटत नाही. त्या जुन्या त्या मातीचा विटा, आमच्या इकडं तर बगायला भेटतात. पण आता पुण्याला अलते ना तर सगळं ते तसल्या विटा आणि तसलं चं ते स्लॅप मटरेल टाकायचं आणि स्लॅप ओतल्या सारखं भिंती ओतत होत्या त्यामुळं पटकन होत होतय ना.
बांधकाम पटकन होतय, आणि मोठे मोठे कन्स्ट्रक्शन असत चाळीचाळीस पन्नास मजली बिल्डिंग.
हो ते दिदीच्या इथे, तर एक आहे ना तर दिदी म्हंटली ते कशात तरी, त्याची नोंद झाली ये. कितीतरी दिवसातच ते बांधकाम. पूर्ण केलंय त्यांनी, तीन
आगं मगं तेचं, ना ते पि चिंचवड एक घर आहे. कायतरी तीस दिवसात का चाळीस दिवसात एक, बिल्डिंग उभी केली.
तेच मग दिदि मला
हं ते पु मगं नाही का आता रेडी डायरेक्ट आणून ते घट्ट उभे करून अख्खी बिल्डिंग केली. किती तरी अकरा मजली तरी.
हो हो हो हो.
हम्म खूप अगं डेव्हलप डेव्हलप होत. चालय पण काय झालंय सर्व सामान्यांची बोम्ब झालंय. ते आणि आयटी कंपन्या आयटी मध्ये जे जॉबला आहेत त्यांना परवडतय पण सर्वसामान्य
नाही ना महागाई खूप आहे पुण्याला अगदीच महागाई आहे. आणि छ नुसता पैसा लागतो. असं घराच्या बाहेर पडलं. कि पैसे लागतातच. ते रिक्शावाले. पण किती पैसे घेतात बाई ते ऑनलाईन बुक करायचं म्हटल्या वर्. हो आणि महागाई तितकीच आहे. ज्यांचं चांगलं आहे, त्यांनाच राहणं शक्य आहे.
त्यावरून आले की त्यांना प्रत्येकाला तेच वाटतं. इथं दहा रुपयात सगळं काम हं जे दहा वीस रुपये लागतात तिथं शंभर शंभर रुपये
हो हो हो हो हो हो मी चांगला अनुभव घेतला. आणि एक एक काय विशेष आहे तिथं कॅश कोणाकड नाहीच आहे. कुठही गेलं तरी ऑनलाईनच. मी पण आता आम्ही फिरायचो मला वाटायचं दिदी प्रत्येक वेळ ऑनलाईन. तर ते आपण एखादया् वेळी द्यावं. मी कॅश काढली की तो रिक्षावाल म्हणायचा कॅश नाही ऑनलाईन दया.
सुट्ट नाही म्हणे सुट्ट
नाही अजिबातच नाही आणि कुठ पण बरं का जे आम्ही साध आईस्क्रीम खायला गेलो. पाणीपुरी खायला. तर तिथे सुद्या फक्त ऑनलाईन. म्हणजे कुठच असं हा कॅश कश आहे का बरं ठीक आहे द्या असं म्हंटलंच नाही मला ते लय अनुभव आला.
अगं काय काही ठिकाणी हा तुझ बँकेच. खातं वगैरे काढलेलं नाहीये का तू.
आहे त्या लाडक्या बहिणीचा आहे. त्या आयपी पी बी हे पोस्ट खात्यात आहे ना ते माझं.
हा हा.
त्याच आहे पण तरी मी अजून ऑनलाईन करून नाही घेतलं अगं.
नाही आता तू काय कर बँक गव्हर्नमेंट बँकेत ओपन कर अकाउंट तुझं.
हा हो करावंच लागलं अगं कुठं असं बाहेर गेले की प्रॉब् काल श्रीच्या शाळे गेलो होतो ना तर तिथे पण मग हे म्हंटले होते, की ऑनलाईन करतो तर तिथं कॅश पाहिजे होती.
हा गा गावाकडे काही ठिकाणी कॅशच अस
नाही मग एक ठिकाणी नाही का ते सर म्हंटले. काय करा तुम्ही माझ्या मोबाईलवर करा ऑनलाईन मी तुम्हाला कॅश देते मी म्हटलं माझं ऑनलाईन नाहीच म्हटलं मग त्यांना सांगाव लागलं. मग त्यांनी जेव्हा केलं तेव्हाच मग असं कधीतरी प्रॉब्लेम येतो अगं.
अगं सगळीकडे तर ऑनलाईनच झालंय ना हे.
हो बऱ्यापैकी ऑनलाईन कॅश कोण घेत नाही मग कॅश मागितली तर नस ते आपल्याकडे बऱ्या
आणि काही ठिकाणी कॅशशिवाय होत नाही आता आम्ही मागे कुलू मनाली वगैरे तिकडे फिरायला गेलतो तिथं सगळे व्यवहार कॅशनीच काही तुम्ही खरेदी करा कॅशच द्यायची. आणि फक्त हॉ टेलिंग वगैरे ऑनलाईन होतं. मोठ् म्हणजे‌ हॉ रिसॉर्ट हॉटेलचा भा जेवणाचं वगैरे हॉ तेल् ची रूम घेतलं तिथं ऑनलाईन होतं. पण जे तुम्ही खरेदी कराल ते अ पैसे देऊनच.
असं आहे का? अगं ऑ ऑनलाईन पण काय होतंय कधीधरी फ्रॉड होतंय ना त्याच्यामुळे मग कोणकोण कॅशच द्या म्हण कट कर आता ताई.